मला रिंग नाही ऐकू आली मी तेच म्हटलं काय माहिती लागला की
नाही, नाही, नाही रिंग ऐकायला नाही जात. कधी कधी नाही हो मी बऱ्याच वेळा कॉल करते ना तर असं होत एकही रिंग ऐकायला जात नाही डायरेक्ट रिसीव होतोय कॉल.
बाकी मग अजून काय छंद वगैरे जोपासायला वेळच मिळत नसेल.
अ मला वाचायची खूप आवड आहे मग मी काय करते पुस्तक वाचण्यापेक्षा आहे ना मग प्र ती लिपीवरती मी वाचत असते अं चांगल्या हा म्हणजे जितका वेळ मिळेल ना याच्या आधी मी काही करायची प्रति लिपी वरती काही अ स्टोरी असतात त्या वाचायची मी बाकी आहे हा मला वाचण्याची आवडे भरपूर प्रमाणात मग ते वाचत असताना मला झोप पण नाही येत. हा आणि त्यात हो मी बस्क्रप्शन घऊन टाकलं डायरेक्ट तिथे पसे भरून म्हणजे त्यांचे काही भाग अनलॉक होतात. ना रोजचे चार चार वगैरे असं आणि आपण एकदा जर सबस्क्रिप्शन घेतलं तर पूर्ण स्टोरी आपल्यासाठी अनलॉक होते. मग्मी ते पूर्ण महिन्याभराच सबस्क्रिपशन घेते म्हणजे मला वाचता येईल असं पण आता सध्या काय हे कॉलिंग वगैरे याच्यामुळे आणि परत ते क्लासचा अभ्यास करायचा त्याच्यामुळे नाही एवढा वेळ मिळत आहे.
नाही ग हो हो ते जरा शांततच पाहिजे थोडसं
हो आणि त्यात माझ्या मिस स्टरांना वाचन म्हटलं की त्यांना खूप कंटाळा येतो त्यांना अभ्या त्यांना अभ्यास हा ही गोष्टच आवडत नाही डायरेक्ट म्हणजे आम्ही आपोजिट आहे डायरे ह हो म्हणजे त्यांनी थोड मी पॅराग्राफ वाचला नाही तरी त्यांना झोप येते त्याच्यामुळे हा त्यांना आवडतच नाही झोपच येते डायरेक्टली अभ्यास म्हटला का त्यांना झोप येते.
त्यांना फिरायला, पिकच्चर वगैरे आवडत असेल बघायला.
ते याच्यामध्ये आहे आपलं डी ओ पी आहेत ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ते अं म्हणजे हा अं आपलं शूटिंग वगैरे करतात ते
अच्छा अच्छा
हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत ते. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी हा क्रिएटिव्ह माइंड आहे त्यांचं. क्रिएटिव्ह गोष्टी त्यांना आवडत असता हो हो हो हो असंय ते क्रिएटिव्ह माइंड आहे त्यामुळे ते त्यांच तिकडे जास्त असत, त्यांना इकडे अभ्यासाची काही एवढी आवड नाहीय. आणि मला क्रिएटिव्ह गोष्टी आवडत नाही, तसं मग आमच्या घरामध्ये सर्वच क्रिएट ज्यो म्हटला तरी आता माझ्या सासूबाई आहेत का ते मायक्रोमच्या वस्तू वगैरे बनवता. हो मायक्रोमच्या पूर्ण वस्तू जे पण तुम्ही कोणतीही डिझाईन सांगितली ना तरी त्या बनवून देऊ शक ता तुम्हाला मायक्रोम मधे काहीही हो आता पुन्हा त्यांनी ते आता रांगोळ्या नाही का आलेल्या आहेत बघा त्या मॅट वरती वॉशेबल हा आता ते दोघं जण बनवतात त्या रांगोळ्या काढता परत आमच्या जाऊबाई पण तेच काम करतय.
हा मी पण ते करते बरं का आणि पुरुषाचे हार वगैरे पण करते हो.
हो का
हो
हा म हे म्हणजे चालूच राहत. दिवसभर सासूबाई त्यां ते मायक्रोमच काम वगैरे करता अं जाऊबाई त्या पण मग त्यांचं शिवणकाम असतं किंवा मग आता त्यांनी ते रांगोळीचं सुरू केलंय ते चालू असतं त्यांचं त्यांचे पण हे झालं हे काम त्यांच्याकडे होतं या आधी होत त्या त्यांच्या कंप्लीट झालेत टास्क
अच्छा
हम् हम्म याच्या आधी होते त्यांच्याकडे असं कोणी नाही तर कोणी चालूच असतं म दिवसभर कामा तुमचं कसं आहे
काही ना काही, काही ना काही
तुमचं कस असतो दिवस मग
हॅलो आवाज गेला.
म्हंटलं तुमचा दिवस कसा असतो मग
माझा दिवस काय आता सध्या सीझन चालू होईल आता हारा ची वैगेरे ऑर्डर आहे रांगोळीची आहे एक एक बनवणं चालू आहे रिसे. लिंगला देत
अच्छा अच्छा
कारण बनवणं आणि मार्केटिंग दोन्ही नाही जमत.
हो हो हो बरोबर ये. हा म तुम हो मग तुम्ही हे कोणाकडे देता सेलिंग ला?
त्याच्यामुळे मग रिसेलिंगला देते असं ज्याला इंटरेस्ट असेल तस पुण्याला संभाजीनगरला वगैरे असं
अच्छा म्हणजे त्यांना त्याच्यातून कमिशन तुम्हाला मी या किमतीमध्ये देते तुम्हाला पाहिजे तेवढ्या किमतीत तुम्ही विकू शकता हॅलो येतोय आवाज हा म्हणजे तुम्ही त्या किमतीमध्ये देता आणि बाकीच्यांना पाहिजे त्या किमतीमध्ये ते विकू शकता ना
परत गेला आवाज
हॅलो
हॅलो हा हा येतोय येतोय ये
हां म्हण म्हटलं तुम्ही तुम्ही तुमच्या किमतीमध्ये विकतात आणि बाकीच्या म त्यांना वाटेल ते त्या किमतीमध्ये विकतात ना अच्छा का त्यामागे ह- ह- हा बोला ना
हा काही नाही मी आपले माझे मटेरियलचे आणि मेहनतीचे वगैरे जे असतील ते बाकी त्यांना प्रॉफिट काढायचं ते काढू द्या आपल्याला काही मेहनतीचे मिळाले बास झाल
हो बरोबर आहे हम् पण ते पण काम खूप अवघड आहे हो दिवसभर बस यच खाली वाकून करायचं अवघड ते पण काम परत नाही का
आव अवघडच ये
मग म्हणजे प्रत्येक ठिकाणी मेहन त आहेच हम तुम्ही हे किती वर्ष हो तुम्ही हे किती वर्षा किती दिवसापासून करताय मग हे सगळं काम
रांगोळी मॅटच मला दोन वर्ष झाली रेडी रांग गोळीला पण हा दोन अडीच वर्ष झाली रेडी रांगोळीचं पण
अच्छा अच्छा
क्रोशाचाच तर मी खूप वर्षापासून करते
हो का हा मग हा मग त्यामुळे तुमचं मार्केट म्हणजे तुमचे जे पण काही तुमचे रिसेलर असतील त्यांच्याकडे नाव झालयं
आणि आपली क्वालिटी असली मग लोक परत आपल्याकडून घेतातच वस्तू हम्म चांगलंय ना मग
दिवसभर हा बोला ना
हा म्हणजे मी आधी क्रोशाचं फक्त तोरण वगैरे ते बनवायची रुमाल वगैरे आता ते काय सगळेच बनवतात त्यात हार जास्त जातात माझे
हो हो हो का याचा तुम्ही कोर्स केला होता का
नाही असं बघून बघूनच शाळेत होतं ना
हा हा हा
तेव्हा केलं कस तरी पण मग ते करता करता आवड निर्माण झाली मग तेच डेव्हलप केलं
हा प म्हणजे कुठेतरी आपला इन्कम सोर्स तर तयार झाला ना तो
हो आणि आवडीचं काम केलं ना तर मग मजा पण येते
हो हा ते कंटाळा येत नाही त्या गोष्टीचा असंय ते म्हणूनच मी पण विचार केला की प्रायव्हेट जॉबपेक्षा आपण मला टीचिंग आवडते वाचण्याला आवडते तर मग प्रायव्हेट जॉब करण्यापेक्षा आपला त स्वतःच काहीतरी चाल ठेवावं.
खरच आहे चांगलं आहे उलट आरे
हो आणि त्या आहे त्याच्यातून जर केलं आपण चांगलं व्यवस्थित लक्ष दिलं तर ग्रोथ आहे आपला स्वतःचा ज बिझनेस असला तर त्यामध्ये आपण ग्रोथ घडवूनच आणतो
हो ते आपल्या हातात असतं ना
हो
जॉबला तसं नाही होत
नाही
म्हणजे मेहनत आपली असते आणि क्रेडिट ते घेऊन जातात
हो वरुून अजून आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला-आपल्याला स्वतःसाठी वेळ देता येत नाही.
हो.
असं पण आहे ते
घरच्यांना पण वेळ देता येत नाही आपल्याला स्वतःला देता येत
हो आणि मानसिक चिडचिड पण खूप होते भरपूर जॉब
या वेळेत हे करायचं ते करायचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते झालंच पाहिजे.
आणि इन्कम तेवढा मिळत नाही अजून त्यातून जेवढी आपली दमाईनी होते तेवढी. आपण एवढं तिथे नऊ ते सहा मध्ये काम करतो आता मी एकचं ट बघितलं होत त्यांना ना शाळेसाठी कर्मचारी लागत होता.
ह हा
त्यांचा टायमिंग होता की साडे आठ वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत त्यामध्ये त्यांना कमप्युटरवर वर्किंग वगैरे म्हणजे प्रायव्हेट आहे ते आणि त्यांनी तिथे सहा अ साडे आठ वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत त्यांना ते कर्मचारी लागत आणि पेमेंट किती ते माहिती पाच हजार रुपये.
बापरे
म्हणजे साडेआठ वाजेपासून ती व्यक्ती तिथे कामाला जाणार सहा वाजे त्यांनी जे सांगेल ते काम करायच आणि पाच हजार रुपये पेमेंट म्हणजे एखादी बाई जर रोजाने कामाला गेली तिला तरी शेतामध्ये साडेतीनशे रुपये रोज आहे गावाकडे हा फक्त शेत शेतात जायला साडेतीनशे रुपये रोज आहे ती महिनाभरात दहा हजार रुपये कमावते. पूर्ण महिन्याच तिने काम केलं तर
मग कोण करणार आहें असं
हा आणि हे मी बघितलं म्हटलं बापरे किती प्रायव्हेट जॉबची किती हलत खराब झालेली म्हटलं.
आणि शिक्षकांचे खरंच हाल आहेत पण.
हो हो खूपच हाल आणि हे आता इंग्लिश मिडियम प्रायव्हेट आहेत ना
हा
हा तर मग त्या प्रायव्हेट शिक्षकांचे त खूपच हालेत.
हो त्यांना बिचऱ्यांना शाळ काम करावी लागतात परत गव्हर्नमेंटच पण हे आता इलेक्शन आलं हे आलं ती पण काम करावी लागतात.
हो मग तेच झालंय आता माझ्या कडे जे मुलं आहेत ना एका एका वर्ग नववीला एका दिवशी सुट्टी असते आठवीला एका वर्षला एका दिवशी सुट्टी असते आणि दहावीला एक दिवशी सुट्ट असते म्हणजे हे सर्कल फिरच असत आज दहावीला आहे त उद्या नववीला नंतर आठवीला म्हणजे श शिक्षक कमी येत त्या शाळेत हा मग आणि मुलांची संख्या जास्त आहे आणि शिक्षक कमी आहे म्हण आणि मी विचार करते की दहावीचा सिलॅबस कसा कम्प्लीट करतील ही लोक जर शिक्षकच नसते
हो
म्हणजे ह आपल्याच
मुलांनी.
हो आपल्याच मुलांचं नुकसान ये त्याच्यामध्ये
हो.
हम्म पण ते पण काही बोलू शकत नाही. हो खरंच, आपणही काही बोलू शकत नाही. हा मग आपल्याला म्हणजे पालकांना तोच पर्याय उरतो, शेवटचा की प्रायव्हेट क्लास लावायचा.
हो, आता आजकाल तर पहिलीपासून लावावे लागतात.
सु सिनियर केजी पासून लावतात, हो आपल्याकडे फक्त हो सिनियर केजी पासून आपल्या वेळेस फक्त दहावीला क्लास लावायचे, ते पण चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, कुठ तरी नंबर लागायला पाहिजे, हा या उद्देशाने.
होय मला पहिली पासून माहिती होत.
हो का, नाही इकडं ज्युनियर के जी आमच्या भागात आहे ना जुनियर के जी सिनियर केजी पासून क्लास लावता. माझ्या नहिये, मी नाही घेतली ते कारण त्या मुलांना खूप शिकवावं लागतं, ते लहानपोरांना शिकवणं म्हणजे खूप अवघड.
हो त्यांच्या
शिकवलेले बरे, पण ते लहान पोरं एक शिकवलेलं खूप
आणि त्यांच्या मूड प्रमाणे घ्यावं लागतं ना आणि सगळं?
प्रमाणे जावं लागतं त्यांना हम् असं आहे. छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आता मी घरातला स्वयंपाक करते आणि पुन्हा तुम्हाला कॉल करते चालेल?
चालेल चालेल.
बाय बाय.